हॅलो, बोला ताई.
बोला, कशा आहेस?
मी मस्त एकदम, तुम्हीं?
पाऊस
पाऊस भरपूर चालू, भरपूर चालू आहे बघा एवढाये की त्याला उन्हात पाऊस पडतोय असं म्हटलं तरी चालेल.
हो उन्हातच पडतोय आज.
सकाळ पासून तेच चालुय् जेवढा उघडतोय, ना तेवढा परत जोराचं येतोय. हा तेच ना वातावरणही बिघडलंय वो. थंड हवा अस सुटली कालपासनं. आजाराला आमंत्रण.
तेच ना,
तेच, तेच हं काय मग उद्याची काय तयारी. उपवास वगैरे आहे की नाही हं, उपवास आहे की नाही उद्या?
हो मग आमच्याकडे एखादशी म्हणजे करतातच मोठ्या एका छोट्या नाही पण एक ह्या मोठ्या एकादशी करतात हो. हो आषाढी कार्तिकी आवर्जून करतात ह्या एकादशी.
अच्छा, मग आता उद्याचं काय ते आजच टेन्शन येतं उद्या काय बनवायचं? खिचडी बनवायची, साबुदाण्याचं अजून काही वडे वगैरे. काय बनवता येतं ते काय -काय सगळीच तयारी करायची बरोबर आहे.
सगळीच तयारी करायची.
आमच्या इकडे तर केला तर सासूबाई करता, त बाकी नाही कोणी करत कारण की यांना आम् मिस्टरांना आणि सासऱ्यांना ड्युटीवर जायचं असतं आणि मला पण शॉपवर जायचं असतं दिवसभर नाही हे होत. केला तर मी करते पण मग ते म्हणजे पहिल्यापासून मी उपवास शक्यतो करतच नाही.
नाही आमच्याकडे कसं आहे ह्या छोट्या एकादशी जास्त पंधरा दिवसा त्या नाही पण आषाढी -कार्तिकी ह्या आवर्जून करतात ह्या एकादस. नाही म्हणजे लहान मुलांच सगळ्यांनाच उपवास असतो हं... हो..
हो म ऊद्याच उपवासाचं काय?
बगू आता संध्याकाळी नियोजन स्पेशल तर काही नाही. पण हेच दशमी वगैरे
अच्छा, अच्छा तेच स्वयंपाकापेक्षा अवघड जात हो तेच.
होय, होय.
खुप काय- काय बनवायचं असतं. बरं खिचडी बनवा मग सकाळी व संध्याकाळी. काय म्हणताय पंढरपूरला, नाही बाबा पंढरपूरला तुम्हीं गेलय? अरे वा! म्हणते माझी खूप इच्छा आहे जायची. आम्हीं मागे ना, अक्कलकोटला गेलो बघा मागच्या वर्षी नेमकी आकलकोट, गानगापूर वगैरे ते सगळं करायचं म्हणून मग हे राहून गेलं अ याच पंढरपूर आणि त्या दिवशी ना नेमकी एकादशी होती अं तरी अ मग ते सगळ्यांच म्हणणं ते झालं की, एकादशी असल्यामुळे गर्दी राहणार आपल्याला जास्त उशीर होईल, त्याच्यापेक्षा आपण पुढचं करून घेऊ असं मग आता, बघू आता कधी चान्स मिळतोय, हूं.
अं म्हणजे दोनदा गेलेले मी, एकदा तर आम्ही म्हणजे, जवळून दर्शन घेतलेलं एकदम आणि कोरोनाच्याच काळात गेलेलो आम्ही, आणि आता मागच्या वर्षी गेलो ना तेव्हा आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले फक्त मुग्दर्शन म्हणतं ना, मुखदर्शन घेतलेले, मधी बारीला नाई लागलो. नी गर्दी एवढी राहती, हो हो हो
अच्छा.
तर माझे सासरे, हो माझे सासरे दरवर्षी दिंडीत जातात, पण ह्या वर्षी गेले नई, दिंडीत नाई गेले पण मग बसने गेले. तर ते म्हणजे, आदल्या दिवशी सहा वाजेपासून उभे पार सकाळी सहा वाजेपसून उभे तर दुसऱ्या दिवशी चार साडेचारला त्यांची दर्शन झालं बारीला उभे होते, म्हणजे एवढी गर्दी हुती.
बापरे किती डेंजर ना, पण तरी विश्वास एवढा आहे ना आपल्या लोकांचा वारकरी लोक -कांचा की नई किती वेळ, एवढा वेळ सांगा कुठं असं घरी सांगितलं एका जागेवर बसू शकत नई किंवा घरात जरी तुम्ही म्ह -टले ना की पाऊस चालू असू दया, नईतर ऊन वारा असू द्या काहीच ते एक चक्कर का होईना बाहेर मारूनच येतील. आणि देवाच्या तिथं म्हटलं ना आणि पांडुरंगाच्या तिथं म्हटलं तर मग, शंभर टक्के थांबणारच ते.
हो, नाई त्यांची खूप श्रद्धा ए देवावर
अरे चांगलं ए ना, ह्या वर्षी त्याच्यात, वारीतपण अपघात बरेच झाले बर का? अं ते मध्ये ट्रक वगैरे घुसला. त्याच्यानंतर, आमची एक रिलेटिव्ह हुती, ती पण ऑफ झाली. आईच्या माहेरची, आईच्या माहेरचं, पण ती हे झालीये मिस गेल्या त्या
हो नं, हुम्म्म. नई मंदिर पण, म्हणजे एवढं सु सुंदर ए मंदिर! म्हणजे एवढी छान मुर्त बसवलेली, असं वाटतं ही जिवंत मुर्त ए ही. असं वाटतं तिथे गेल्यावर, बघितल्यावर, हो.
तर तिथं नं पांडुरंगाचंच हे ना, रुक्मिणीचं मंदिर
नई नई एकाच ठिकाणी ए. पण विठ्ठल हे वेगळ्या ठिकाणी ए, विठ्ठलाची मूर्ती वेळ्या ठिकाणी स्थापित हे, आणि रखुमईची मूर्ती वेगळ्या ठिकाणी स्थापित ते असं ए. आहे तिथंच आहे मंदिर, पण वेगवेगळ्या ठिकाणी हे, जवळ नाईये उभे ते, हो. लांब नाई, लांब लांब ए असं
अच्छा, मला अजून म्हणजे, मी बघितलेलंच नई ए ना त्याच्यामुळे जास्त आयडियाच
हो, आणि पाणी वगैरे, चंद्रभागेत. चंद्रभागा नदी ए तिथे नई का?
हो हो, चंद्रभागा आहे.
इतकी मोठी नदी ए, बापरे!
ते गेल्याशिवाय ना ते आपल्याला हे होत नाई, समजत नाई. हो पण माझी खूप इच्छा आहे, खूप इच्छा आहे जायची मी आताच यांना मागे म्हंणले जाऊ आपण, ते म्हणले आता नको, पावसाचे दिवस सुरू झाले पाऊस कमी हो दे दिवाळी नंतर बघू मग असं. नाही मुलांना घेऊन जायचं नाही पॉसिबल होता पावसा पाण्याच्या दिवसात.? मुलं असतात आपली फॅमिली असतील त्याच्यामुळे मग सगळं. बघायचं? हम् तेच नाही तुमच्या इथं समर्थांचा जब चालू आहे वाटतं.
आमच्या घरात हो राहत असतो जप डेली हो
मी पण समर त्यांना खूप मानतेवर का म्हणजे लहानपणापासून हो.
ते माझे मिस्टर खूप म्हणजे माझ्या मिस्टरांची खूप जास्त श्रद्धा आहे त्यांच्यावर, माझे पण आहेत.? पण त्यांची खूप जास्त आहे. पण माझी खूप दिवसाची इच्छा होती की आपल्या घरात तो मंत्र आणायचा तर मग माझे दि अकलकोट तिकडे गेले होते तेव्हा त्यांना सांगितला होता आम्ही आणायला तर त्यांनी आणलेला भरोपूर आता म्हणजे दीड एक वर्षापासून. आमच्या घरात कंटिन्यू चालू राहतो रात्री झोपा येत बंद करून टाकत.
तेवढंच बंद करतो हो आता ते. अ इच्छा एखादी्या गोष्टीची असली ना ती गोष्ट बरोबर घडते बरं का आता मला आहे ना आम्ही मागे अक्कलकोटला गेलो तुम्हाला म्हटलं ना अक्कलकोट तिकडे गेलो असं. तर तिथं ते वटवृक्ष आहे बघा वटवृक्षाच्या खाली समर्थांची मूर्ती ती मला ना खूप दिवसांची आ घ्यायची इच्छा होती.? मी यांना म्हटले जिथं आम्ही ज्या हॉटेलवर थांबलो ना तर तिथं पण रिसेप्शनच्या तिथं मस्त मोठी अशी जवळजवळ अ दोन एक फुटाची मूर्ती होती म्हणजे ते वडाचं झाड आणि त्याच्यापेक्षा त्याच्या छोटी मर्ती होती असं मस्त होत ते. मला ते एवढं आवडलं तर मी त्याचा फोटो काढून घेतला त्याचा आणि तिथं मंदिरात दर्शन वगैरे झाल्यावर बाहेर आल्यावर मग त्यांना म्हटलं घ्यायचे का ण ते म्हणे अग आता कुठ ते थोडस फर्निचरच काम करायचं होतं मग नंतर बघू आपण असं. आता घेऊन आग ठेवायला जागा नाही वगैरे असं. म्हटलं ठीक आहे जाऊ द्या मग मी काही बोलले नाही म्हटलं आता ठेवायला जागा नाही इकडं तिकडं पडणार. बेस जाऊद्या पण तही त्याच्या पाठीमाग ते आपली श्रद्धा खूप असते ना ते त्याच्यानंतर चौथ्या का पाचव्या दिवशी लगेच ती मुर्ती घरी आली म्हणजे यांचं यांनी ऑफिस चेंज केले ना ऑफिस जॉब बघितला मग त्या दिवशी त्यांच फेअरवेल पार्टी होतीण शेवच्या दिवसाचे अस तर ते मग ते त्यांनी त्यांच्या ऑफिसच्या स्थापने त्यांना ती मुूर्ती दिली. समर्थांची वटवृक्षाच्या खालचे म ती जेव्हा मी घरी आणली ना मग ते म्हणे बघ त्यात काय म्हट काय असेल काहीतरी असेल म्हटलं यात काहीतरी गिफ्ट असं. मूर्तीसारखं काहीतरी दिसतय असं.? ती काढली ना बाहेर माझ्या अक्षरचं डोळ्यात पाणी म्हटलं बापरे, आपण चार पाच दिवसापूर्वीच किती हट्ट केला कामाला ही मूर्ती द्या घेऊन असं. तेव्हा तुम्ही नाही म्हटले बघा म्हटलं समर्थांना कसं काय यायचं होतं आपल्या घरी आलीच म्हटलं ते हो.?
नाही पण म्हणजे मला पण भरपूर सारे अनुभव आले बर का खरंच म्हणजे.? आपली फक्त श्रद्धा पाहिजे, बरोबर? देव कुठल्या न कुठल्या रूपात... कम्प्लीट करून देतो बर का? हो, इथं दत्ताचं मंदिर आहे. म्हणजे अजून ती गोष्ट काही झालेली नाहीये पण... सहज बोलता बोलता बोलले, आम्ही त्याच एरियात घर बघत होतो, तर आम्हाला काही भेटणारच नाही नव्हतं. तर मग, सहज बोलता बोलता, मी त्या गुरुदेव दत्तांना बोलली, म्हटलं... अ, दत्त गुरुदेव दत्ता, तुला जर खरंच तुझी सेवा घडून आणायची असेल आमच्या हातून... तू जर आम्हाला याच एरियात घर बघून देशील, आणि आमचं आम्हाला इथंच ठेवशील, तू इथंच स्थापित... राहू देशील, म्हटलं तर... खरं, दोन एक महिन्यात लगेच मग आमच्या रूम मालकाचाच फोन आला. कि तुम्ही ट्राय करा मला विकायचं अजून काही झालं नाही पण मग लोनच वगैरे झाला मग आमचं ते पण झालंय म्हटलं बघा गुरुदेव दत्तांना पण आपली इच्छा होती की, त्यांनी इथंच राहावं. केंद्र पण जवळ आहे. त्यांना पण आसं वाटत असेलं म्हटलं बरोबर आपलं होऊन जाईल. होऊन जाईल म्हटलं.
बघा म्हणजे तुम्हीचं तुमचे मिस्टर स्वामींना मानतात तर तिथं केंद्र पण जवळचे
हो-हो केंद्र जवळ आहे. दत्ताचं मंदिर जवळ आहे. आम्ही रोजचं जातो बरं का असं काही नाही रोजचं जातो. हं हो आता हे पाऊसामुळं कधी- कधी नाही ऍडजस्ट होत पण, गुरुवारी आम्ही कधीच असं टळत नाही. आमचं जातोचं आम्ही दत्ताच्या मंदिरात.
शीजायचं अरे छानं आहे. बरं का मस्तं आहे. मं म्हणजे जी कुठं हो कुठे, ना कुठे आपल्याला ते देतोच बरोबर फक्त आपली इच्छा पाहिजे, आणि तुम्ही चांगलं चांगल्या मनाने करा. सगळं असं सगळं बरोबर होतं. हो बरोबर आहे.
प्रत्येकाचं भलं करा. देव पण आपलं आपोआप भलं करत राहतो. देव लेट देतो पण थेट देतो.
थेट देतो हो आता तुम्ही फक्त तर मनात इच्छा ठेवा की, माझं हे होऊदे पण तुम्ही, फक्त त्याच्या पाठीमागे ना वाईट कोणाचं हेतू ठेवू नका. तुमची हो. बरोबर तुमची गोष्ट ॲटोमॅटिक होऊन जाणार बरोबर ते खूप चांगलं आहे. आणि समर्थांचे तू खूप अनुभव आहे. समर्थने सुरुवातीला परीक्षा खूप बघतात. ताई पण म्हणजे एकदा त्यांच्या त्या परीक्षेत उतरलं ना आपण का ते बरोबरचं हे होतं. आता तो प याचा दुसरा मूव्ही बघा. अ याचं देऊळ बंद तो
हो-हो नाही. आणि सुरुवात बघितली थोडी-थोडी
मला पण एवढं नाही, हे झालं बरं का कारण, की समर्थांचं आहे. ना त्याच्यात खूप हे केलं. म्हणजे, मला कुठं खूप वाईट पण वाटायचं. कारे आप आपल्या देवाला आपण, ज्या देवाचं एक शब्द पण ऐकून घेत नाही. त्या मला आता तो शेवटी मूव्ही आहे. पण त्याच्यात ते बोललं जातं ना मला ते नाही पट पटतं बरं का, की आरे हां मग ते आहे ते पण एवढं नाही आवडलं मला जेवढा पहिला चांगला आहे ना. तेवढं दुसरा नाही आवडला असं हा तेच ना तेच तेच बरं आहे पण ते. हा मस्त वाटतय ते. समर्थांच पाठीमाग ऐकायला भेटतेय ना. छान वाटतय ते. चालेल हो हो ठीक हो, हो करा करा फोन. कोन होत.